हा बोला हा मस्त मजेत तुम्ही कशे आहात?
मी मजेत झालं सगयपाय
नाही स्वयंपाक व्हायच आहे
तेच आपलं सतत तेच चालतं सकाळ चालते ते स्वयंपाक परत दुपारी वेगवेगळ कामा पुन्हा संध्याकाळ झाली की पुन्हा संध्याकाळ झाली की स्वयंपाकाची दळ कंटिन्यू चालतच असत.
हो दिवसभर चालूच असत सकाळी उठल्यापासून नाश्ता जेवण
तेच चला आपण आवज आपण आपल्या आवडे तेवढी ह्याच्यात बोलू तुम्हाला कशात म्हणजे नेमकी कशाची आवड आहे? तुम्हाला काय करायला आवडतं?
हम मला हॅलो
हा बोला ना ताई
हा आवाज येते तुम्हाला माझा आवाज कट होतय हा हा एक हम् काय म्हणत होते तुम्ही मला ना आवड-
मग हो तुम्हाला कशाची आवड हे
मला अस वाटतय का मी अस विशेष अस काय वेगळ अस नाहीये
तस बघा मला वाचनाची आवड आहे तसेच वेगवेगळे पदार्थ- नवीन बनवण्याची आवड आहे त्यानंतर मी मा एक मॅट रांगोलीचा क्लास केला होता तर मला वेगवेगळ्या त्या रांगोळ्या बनवण्याची म्हणजे छंद आहे असा छान वाटत ओ बनवायला
अच्छा हम्म हम्म मी अस हे विशेष नाय मी अस मी आवडणीची पुस्तक वगैरे वाचते अस काही हे नाहीय पुस्तक वाचते नाय माहित मॅगझिन वगैरे किंवा असे नेत्यांची पुस्तक आपले संतांची किंवा अशी रहस्यमय गोष्टी-
हा म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी आवड असते बघा तो कोणाला वाचनाचे आहे तुम्हाला वाचायला आवडत वेगवेगळ्या गोष्टींचे पुस्तक झाले किंवा मग रेसिपीचे झाले असतील किंवा न्यूज पेपर वाचायला आवडत असेल तुम्हाला
हो तर आहे कधीतरी न्युजपेपर नेहमी नाही कारण की नेहमी मी काय आणत नाही केव्हा तरी
तुमचा आवाज कट होतोय मध्येच
हॅलो हा मला येते तुमचा आवाज
हा हा येतोय मला आता म्हटल मग तुम्हाला रेसिपी बनवायची पण आवड असेल ना एखादी
हो एक मिनट काय काय आली आली फास्ट हा बोला काय बोलले तुम्ही
म्हटल तुम्हाला रेसिपी बनवायला पण आवडत असल ना नवीन घरात वेगवेगळे पदार्थ बनवत असाल तुम्ही
हो बनवते बनवते मी अस वेगळ
काय छान बनवता
मी अस वेज जेवणस माझ छान होत हम् काही म्हणाल ते आणि मी जास्त कोणाच आपल अ स्नॅक्सवाल म्हणजे सँडविच पाणीपुरी, शेवपुरी केव्हा तरी परत पावभाजी पुलाव या केव्हा चालु असत माझ पण हा
तर बघा तुम्ही तुम्हाला हे बनवायच ची आवड हा बनवायची आवड आहे तर तुम्ही घरी बनवुन मुलांना किंवा मग घरच्या पुर्ण मेंबर्सला बनवुन तुम्ही देऊ शकता तसच आपण जरी हे बाहेर जाऊन खाल्लं तर बाहेर तेल वगैरे ते एकदम म्हणजे चांगल उत्तम दर्जाच नसत त्याच्याने आरोग्याला हो आरोग्यावर परिणाम होता पण कसं आपल्या घरचं म्हटल्यावर आपल्याला त्रास होणार.
हो, नाही मी असं थोडं थोडं करते म्हणजे घरी असं आमच्यासाठी आणि आम्हाला कसं वेज, आपलं नॉनव्हेज पण आम्ही खाल्लं. नॉन व्हेजच्या दिवस आपल्या उपवासाचा दिवस असला की, आम्ही अस कधी पुलाव, पाणी पुरी, शेवपुरी, पावभाजी किंवा असं वेगळेवेगळे पदार्थ. परा ठे. ते हे करते अस. आधी काय केस पावभाजीला मी मटार किंवा आपलं हे मटार नसेल तर, अ वट वटाणे घेत ते. वटाणे फ्लॉवर आणि बटाटे उकडून चांगले मॅश करून घेते, आणि गरज अस जर असं वाटलं मला तर बीट टाकते. नाही तर, आम्हाला म्हणजे आमचे बीटज आवडत नाही असं
हो हं.
बीट कराव अस बीट नाही टाकत नेहमी, कधीतरी टाकते आणि
पण बीट हे आरोग्याला खूप छान आहे ना.
हो हो, पण असं एक, दोन वेळा ट्राय केलंल बीट टाकून वगैरे पण आमच्या घरात नाही आवडलं. आवड त्याच्यामुळे काही बीट नाही टाकत मु कलर येत त हो हो, छान येतो आणि कांदा, टॉमॅटो फोडणी देते. त्याच्या मध्ये फोडणी जास्त मी बटर किंवा हे वापरते तूप आपलं घरातलं. त्यांनी हे करते, फोडणी देते.
तर ते हे तुम्ही सर्व भाज्या उकडून घेत त्या
हो, सगळ हा. मटर, फ्लॉवर, बटाटा हे उकडून घेते आणि आपलं कांदा ता कांदा, टोमॅटो हे आपले फोडणीमध्ये करते, त्याच्यामध्ये शिमला मिरची बारीक बारीक टाकून फोडणीमध्येच टाकते.
रीकाम आहे
आणि चांगले शिजेपर्यंत श व्यवस्थित परतून घेते, आणि मग त्याला मॅशरने असं मॅश करून घेते, कांद्या अशा फोडणीमध्ये.
हो हो.
हो. मसाले म्हणाले तर, मी एव्हरेस्ट तिखालाल वापरते, आणि एव्हरेस्टच पावभाजी मसाला वापरते.
रीकाम आहे
बाकी अजून? हो, तेच आहे. आणि नंतर वरून परत तूप किंवा बटर फोडणीला हे होत आले की, परत त्याच्यावर तूप किंवा फो हे टाकते बटर.
बटर हो, लईच छान लागत त्याच्या
हो हो, तुम्ही कशी करता?
हा नाही सेम प्रोसेस आहे माझी पण. मी पण म्हणजे अशीच करते थोडी फार.
हम्म हम्म. तरी काय? दुसरं वेगळं ऍड काय करता?
त्यात ऍड मी बीट टाकते किंवा मग मुलं आजकाल नाही खात बघा ते कटू लागत, असंच नको, तसच नको, मग हा. नाही पण मग ते एक टाकायचं त असत पण मग अ त्यांना ना टाकायचं म ते त्याच्या
मग ते उकडून, उकडून टाकत की, अच्छा
नाही उकडून नाही टाकत मी टोमॅटो अ कांदा आणि बीट एकत्र त्याची पेस्ट करते.
पेस्ट करता का?
हा मग ते कसं म्हणजे आरोग्यालाही खाण्यासाठी चांगलं आणि कलर पण येतो अन मुलांना कळत पण नाही.
अच्छा, म्हणजे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करता अशी फोडणी
हा. कांदा, टोमॅटो आणि बीट मी एकत्र पेस्ट कर
अच्छा, मिक्सर मिक्सरला
मिक्सर मध्ये हो.
बर बर, हं हं, आणि मग फोडणीमध्ये असं म्हण ते फोणीमध्ये टाकता, हा हा. अच्छा आणि मग फोडणीमध्ये आपण ही तुम्ही केलेली ग्रेव्ही टाकता.
हो ग्रेव्ही टाकायची मग आपण ज्या भाज्या केल्यात मॅश करून त्याला फोडणी द्यायची आपला मीठ, मिरची मसाला टाकून.
हो हो, आणि मग म पावभाजी मसाला वगैरे कोणता वेगळा वापरताय की तुम्ही घरी
अ नाही अ नाही नाही तोच एव्हरेस्टचा टाकते किंवा नसल एव्हरेस्ट चा लवकर टाइमावर अवलेबल मग मग किचन किंग किंवा मग आपले घरगुती कांदा, लसूण मसाला असतोच.
हो हो
तेही टाकते. हो
अच्छा
मसाले सर्व सेमच असता ओ फक्त हे नावं
नावं हो, थोडेफार इकडे तिकडे हे होतं नाहीतर सेमच असतात आणि, आता हे बघा हम्म
घरगुती मसाल्यामध्ये आपण काय काय टाकतो धने म्हणा झाले किंवा ते अ जिरे झाले असे वेगवेगळ्या प्रकारच शहाजीरे झाले.
शाहीजिरे होय, तेज पान असत परत आपलं मो बडी वेलची वगैरे अरे हा सगळं, हो हो.
तेच असतात त्यात पण.
हम्म हं हं, हो आपल्या कांदा, लसूण मसाल्यामध्ये तेच असतं ना कांदा, लसूण. हे करतात व्यवस्थित आहे, ते तुम्ही घरीच बनवता का?
हो आम्ही घरी मसाला बनवतो.
अच्छा हम्म हम्म बर
कस ओ म्हणजे रेट मध्ये पण फरक पडतो ना आपण घरी केलेला आपल्याला पूर तो हा एक वर्षासाठी, हा नाही तर ते अर्धा किलो, एक तो लो किती लवकर संपतो पटकन
हो विकत आणलेल लगेच संपत त्यापेक्षा आपण घरी केलेल्या वस्तू खूप बरेच असे दिवस टिकवून राहतात आपल्याला पुरे, पुरतात पण व्यवस्थित.
मिरची मसाला आम च्या कडे दर वर्षी म्हणजे अ अस घरगुतीच असते.
हा हा ना आम्ही पण घरीच करतो पण असं ते आपलं तुम्ही जस कांदा लसून करताना मसाला तो आम्ही नाही करत
नाही छान असतो पण करून बघा म्हणजे एकलिस्ट भेट लिस्ट भेटते किराणा दुकान किंवा मग कुठे पण आपण शोधू शकतो. ऑनलाईनही शोधू शकतो. कांदा लसून मसाल्यासाठी काय काय साहित्य लागत ते खडे मसाल्याचं? खडे मसाल्याचं तर डायरेक्ट पॅकिंगच मिळतं.
अच्छा त्याच्यामध्ये सगळं असतं का ते?
थोडस हा त्याच्यामध्ये असत. सर्व म्हणजे जर आप आपल्याला पाच किलोच करायच असेल. नाही सॉरी दोन किलोच जर करायच असेल. 'तर आपण त्यात अर्धा किलो तो खडे मसाला टाकायचा'.
अच्छा म्हणजे कांदा लसूण मसाल्यामध्ये सगळं ऍड करता का तुम्ही
हो
हो हो बर-
ते फक्त काय नॉर्मल भाजून घ्यायचं. थोडंफार थंड केलं मग ग्राइंडर मधून दळून आणायचं.
अच्छा आणि मग कांदा असंच. हे फ्राय करून घेत तेलामध्ये कि
अ कांदा आपला वाळलेला असतो. ना तर मग तो थोडासा असा तुपात किंवा मग तेलामध्ये आपण फ्राय करायचं थोडा कडक, हम
अच्छा बर.
आणि घरगुती कसं आपण भरपूर साहित्य टाकतो. त्याच्यामुळे ती चव पण लाग ते छान आणि टिकायला पण खूप व दिवस टीकतो तो, हो
म्हणजे आम्ही कसं ऍक्च्युली कोकणामधून आहे बोलते आमच्या कोकणामध्ये हे असं कांदा लसूण मसला तुमच्यासारखं नाही. करत त्याच्यामुळे ते रेसिपी काय असं माहिती नाही.
हो हो नाही छान आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. म्हणजे तुम्ही बाकीचे हे मसाले आणाय आणायचेच विसरून झाल.
हहह बर
आपण फोडणीची खिचडी करतो. बघा मसाले भात त्यात जर टाकलं त इतका सुंदर लागतो ना तो
अच्छा! नाही म्हणजे आम्ही कसं केलं. पण आम्ही अशी मुंबईला राहत होतो तेव्हा माझ्या शेजा आमच्या शेजारी काकी होत. एक त्या करायच्या त्या काधी तरी आम्हाला द्यायचे थोडं थोड माझ्या आईला त्याच्यामुळे असं थोडी थोडी त्यांची चव यायची पण आता कसं लग्न झाल्यापासून असं कधी खावा वापरन खान हो झालं नाही. कधीतरी हा. आणि ते हे करतात. ते काकी नेहमी द्यायचे थोडं जास्त चाले केलं की हो ठीक आहे. हो काळा मसाला त्या करायच्या सहा सहा महिन्या हो चालेल. मी तुम्हाला थोड्या वेळाने करू पाच मिनिटांनी करू तुम्हाला कॉल हो चालेल. हा ठीक हे थँक यू.